हॅलो हा काय करलंस.
काय नाही बघ काय सकाळचा नाश्ता जोळणी करायलास की काय पप्पांचा.
होय होय. नाशताच दयार बघ उद्याच आजूच करून ठेवायचं.
हा हा काय माहेर येलच ते काय.
होय होय सुट्टीला आलोय ब.
हा हा.
हम दोष होत बाळाचं. अरे होय उरसाच्या वेळी मी वेळाने आलेलो ग. आमच जत्रा होत म्हणताना हा.
मम्मी बोललेली म्हणताना म्हटला. आणि काय मग मग शॉपिंग. वगैरे काय करताय का नाही तुम्ही.
हा शॉपिंग कर ना ते तर मेन महत्त्वाचं आहे.
होय होय.
हम आजच ड्रेस मागवले बघा आल्यात बघ.
होय काय किती कच कसले मागवल्यास काय.
अ शॉर्ट टॉप मागवले बघ हा कॉटनचे शॉर्ट टॉप मागवले आज आल्यात बघ. ऑनलाईन ला होय मी शॉप व होय होय आणि आता कस. प्रोडक्ट चांगला आहे त्यात मागवल्याला आधी कसं असं म्हणजे घाबरत होते क नाही. बाद आलं तर काय करायचं चांगलं आलं नसलं तर काय करायचं आणि. तेवढं परत ते पाठवायचं माहित नव्हतं की म्हणजे. परत द्यायचं ते ना आता सगळं ते. त्याच्यावर हे आहे म्हणजे उपलब्ध आहे म्हणताना हे होते. रिटर्न त्यां करता येते त्याच्यावरन. घेतलंय चांगलं आलंय बे कॉटनचं ते. कलर तेन पण हा मी मागवलेलं ते चालत. त्याच्यामुळे वेळ पण वाचतेय बघ.
ते आमच्या इथं परवा एकट्या काकी घेतल्या काय ऑनलाईन मागून. आणि त्यांनी एक्सेल डबल एक्सेल काय सांडलं काय ते डबल एक्सेल सांडलं तरी पण त्यांना ते बसनाच म्हण.
ह.
असं झालं हम्.
साईझ चार्ट वेगवेगळं असते ग ते बघायला पाहिजे की तिथं खाली त्यांना. नल मग त्यांच साईजच चार्ट असत ते बघायला पाहिजे कि.
हम्म तेच क
हम्म आले बा चांगलं इथ ऑनलाईन शॉपिंग वेळ वाचतय बघ.
होय वेळ वाचतोय परत म्हणजे. कस पाहिजे ते आपल्याला एकदम बघायला मिळतात नाही. कलर वेगळे आहेत त्यांचे, दुकानदार कस गडबडीत असली किएक एखाद्या वेळेस.
दाखवायला हे करत नाहीत आपल्याला पाहिजे ते दाखवायला अकेकदा हे होते. त्यांनाच गर्दी असलं किंवा त्यांना काय तर. अं उभारून उभारून कंटाळा तेन आला तर ते दाखवायला बघत नाहीत.
होय होय.
आणि कसं म्हणजे हे होते ग ऊन लागते म्हणायला लागत नाही पाऊस लाग ते म्हणायला लागत नाही बस बसल्या घरातल्या घरात करताय येतंय.
हा.
भरपूर गोष्ट मागवली मी पण ऑनलाईन चांगली सुविधा आहे बघ तीपण कनि घरात ब ज्यांना वेळ मिळत नाही त्यांना मिळते.
सुविधा भरपूर झाल्यात पण त्या तस आता आपण त्याचा उपयोग दुरुपयोग करून घ्यायच ते आपल्यावर आहे ना.
हो हो आणि कसं सांग. ज्यांना वेळ नसते शॉपिंगला जायला कधी पण चोवीस तास. चालूच असते कधी पण मागवलं तर चालत ते
हम्म आणि कसं कॅशबॅक कॅश पण आता कसं. ऑनलाईन सगळं चालू आहे त्यामुळं कसं काही प्रॉब्लेम येत नाही ना.
होय होय आणि
पहिला कसं त्यानी कॅश सुद्धा क नाही. ऑनलाईन जर मागवल तर त्यावेळी पहिला कॅश असं घेत होते हा म्हणजे कॅश घेत होते. आता कसं ऑनलाईन पेमेंट चालू झाल्यामुळे त्यांना डायरेक्ट ऑनलाईन सोडलं तरी पण चालते.
हो ते दोन्ही पण आहेत आपल्याला जस पाहिजे तसं ऑनलाईन करायचं असल तर ऑनलाईन. नाही तर कॅश आणी डिलिव्हरी असलं तर डिलिव्हरी करायला येते आणि त्याच्यात आणी ते ऑनलाईन शॉप. कस म्हणजे किती दहा पर्सेंट वीस पर्सेंट अस ऑफ. खरंच असते की दहा टक्के वीस टक्के तर तिथं उघच दुकानात एवढ्यालाच द्या तेवढ्यालाच द्या कमी करा तिने म्हणणार देत नाही असं. काय करायला लागत नाही ग हे कस हाय ते. आलीत की आणि कसं घरात आलीत गावात आलीत की फोन करतात लगेच जायचं घेऊन यायचं.
घेऊन यायचं काय दारातच येतात त्यानि काय.
ते फोन केल की जाऊन थांबलं म्हणजे आपलं आपलं. म्हणजे आपण कसं पेमेंट केलंय तसं करायच केलं असलं तर काय ऑनलाईन. मग काय द्याय लागत नाही प घ्यायचं पार्सल रिकाम व्हायच नसली. तर कॅश ऑन डिलिव्हरी करायच ख कस. काय ऑनलाईन पेमेंट केलं की लगेच त्याला जास्त ऑफर आहे.
हम्म हम्
आणि कॅश ऑन डिलिव्हरी दिलं की जर अस थोडं. एक पंचवीस तीस रुपये त्यांनी एक्स्ट्राच जाते.
हम्म हम्म जातय सोड.
हो तर छान छान प्रोडक्ट बघायला मिळते ग दुकानात जे दाखवत नाही ते कसं ते कॅ कॅटगरी मध्ये जाऊन सगळंच बघायला मिळते.
होय मी पण कणी मुलांचं ते बॉटल दुधाचे तेन माझ्या मुलगीला. ते म्हणजे चारवायचा चमचा चमचा वगैरे असत. हा ते पण मी मा मागवले परवा
हो आता बघकीी आणि सांगतात. तिनी दहा बारा दिवसात येते म्हणून खरलं लगेच आठ दिवसात म्हणजे त्यांचं डिले डिलिव्ही करून रिकाम होतत. कातने
होय होय होत.
लवकरच येत इथे वेळ काय लागत नाही त्याला हम आणि काय प्रोडक्ट खराब आल तर पण रिटर्न तर करायला येते.
होय होय करायले ते
हम्म
हम् आणि काय म
आणि काय नाही बघ हाय बसल्या आता संध्याकाळच करायचं जेवायला वाढायच. आणि झोपायचं भांडे काढायचं चालूच किती का रोजच चालूच आहे.
होय होय चालूच आहे रच बायक. कना सुखसं नाही घ होजचंय चालूच आहे.
होय हो कुठं पण गेलीस तर असतेच.
होय होय. मुलीचा जन्म म्हणतात की नाही लई मुलींचा जन्माला हे आहे. असं सुख म्हणून असेल कुठं पण नाही बघ जरा काय ना बघ.
पाहुण्यांच्यात गेलीस तरी थोडं का विना. करू का म्हणून तर विचाराच लावून नाही तर मला लगेन आवड ठेवतात. हो नाही नावटत ती विचारली पी नाही. केली पण नाही कसलंही जवळण असं म्हणतात ना. म्हणजे कुठं नुसता नि वात बसून चालत नाही.
होय होय चालत नाही चालत नाही सईकडे कुठे पण जा. स्तियां हे करायलाच.
हो आता लग्न कार्यातून पण किती चालू झा ल. नाच ग हो.
भरपूर आहे.
हो आता नाही आषाढी वारी चालू झालं असे इकडच्या पालक्या वगैरे
आता बघ की पालक्या निघत्यात आता बघ सनवार चालू झाले बोट. पौर्णिमा झाली कि सनवार चालू होते नुसतं बायकांना कामच काम असते नुसतं घरात.
बेंदूर सणाचे लेंडूर अस म्हणतात नाही म्हणजे स सग लागलीत की लांबड लागत्या सणांची
सगळे लागले नाही.
हो हो ह्या वर्षी पंढरपुरात बघ विदेशात न येणारे पंढरप उर्ला विठ्ठलाची दि ही पालखी
हो
होय होय विदेशात ना तर निघल्या विमानात नाही येणार आहे म्हणून
होय काय म्हणतोय जर आप ता आपल्या भार देशातल्या देवांना बाहेर देशात भरपूर त्यांचे हे झाले बई. सेवा वगैरे चालू आहे त्यांच्या हा भक्ती वाढले. आणि त्यांचा प्रचार भरपूर झालाय. आपल्याकडं कसं स्वामी समर्थांचं बाळूमामांच त्यांनी प्रचार भरपूर झालाय तसं.
पण ह त्या दुबईमध्ये आहे.
होय काय?
मंदिर होय होय ते डोनी महाराज म्हणून आहेत तिनी स्थापना केली त्याची
होय काय हा हा. असं प्रसार होणार गं हे कलयुग आहे. कणी कलयुगात कसं जो कोण म्हणजे अ म्हणजें अस श्रद्धा भक्ती क म्हणजे काय म्हणायचं ते आपण ज्या जव्हा पण जेव्हाच जास्त ध्यान करतोय की नाही त्याच्याच या ज जीवनात चांगला आहे असं म्हटलेलं आहे म्हणताना कणी लोक सगळे देव देव
हा हा होय. त्या प्रेमानंद महाराजांचं माहिती आहेत का तुला प्रेमानंद महाराज
प्रेमानंद महाराज माहिती आहेत की कृष्ण भक्त हम्म.
त्यांचं वृंदावनला हे हाय आश्रम.
होय होय आहे.
होय हम् तिथ आता ते विराट कोहली किती मोठा क्रिकेट पट्टूत त्यांचं दर्शन घ्यायला वगैरे जातोय तो एवढं सगळं त्याच्याकडे असून.
होय की मधी होय की नवरा बायको गेलेली कि त्यांनी
होय होय आणि दोघं पण तुळशीची माळ घातल्यात बघ कंटी माळ. दोघं पण होय होय.
तेच ग आता भक्ती वाढत चालल्या लोकांची आता. लोक असं झालय त्यामुळ कणी लोकं जास्त भक्ती मार्ग
बघ होय भक्ती मार्गातच चालल्यात लोकं.
आता बघितलीस नव्ह गाड्या सगळ्या देवदर्शनाला किती चालल्यात मोठमोठे ट्रॅव्हल्स वगैरे करून देवदर्शनच कराय लागल्यात लोकं जास्त असं मालवण वगैरे तिकड कोण जात नाहीत.
व्हय होय अक्कलकोटलाच वेट अक्कलकोट वे टू अक्कलकोट तर स्टेटस भरपूर असत्यात बघ कसं रेल्वेला रिचार्ज ज म्हणजे हे कमी हाय नव्ह चार्ज कमी बसतय म्हणताना लोकं जास्त करून ट्रेनच चालल्यात बघ.
होय होय.
हम्म आणि ते कसं एक दोन दिवस एक्स्ट्रा राहिलं तरी बी चालतंय आपलं आणि कधी ट्रेन असतय त्यावेेळेत यायचं.
होय होय चालतंय चालतं
चालतय चालतंय कर मग संध्याकाळच स्वयंपाक.
होय होय करते घे. ठेऊ का?